हॅलो
काय करतोय- एडी
काहीच नाही बसलेलोय
हो का
हम्म.
जेवण वगैरे झालं.
हो जेऊन झालं माझ तुझं?
हो माझं झालं, प्रॅक्टिकल बुक होते सबमिट करायला गेली होती कॉलेजमध्ये.
हा काय लिहिल काय ना
हम्म
किती गेल
ते नऊ पेजेस होती प्रॅक्टिकलची डेट टाकातच फक्त प्रॅक्टिकल प्रॉपर चोवीस तारखेच आहे
ह हा हा हा
ह
अच्
त्या दिवशी लिहायला लागतय ते केस स्टडी वगैरे उद्या आपलं आज हे लिहिलं प्रोसिजर बुक डेट वगैरेला
मॅन्युअल वगैरे
हम् आम्हाच्यावढ ला आम्हाला लेटेस्ट दाख लातात. कि कोणती प्रति कधी झाली हा
मग ते फक्त डेट लिहिलेला एक दीड तास लागतो का
म्हणजे एक डेट थोडी होती मग ती जानेवारी महिन्यापासून डेट
तरी एवढा टाईम कस का लागू शकतो डेटला?
नऊ पेजेस असतात आणि असे बॉक्स असतात मग त्याच्यावर पहिला महिना मग पहिल्या महिन्या डेटा द्याय लागतात किती काय काय शिकवलं क तिथं ते सरांना आमच्या या्याच्यावर पाठवतो ग्रुपवर आणि डबल आठच नऊ पेजेस लागतात आपलं आपलं नाव आपलं नाव नाही सरचं नाव सिग्नेचर वगैरे पाऊ पावलेला र सिग्नेचरच्या झालं की मग घोळ होत नहीं.
हा हा हा.
हम्म.
हम्म हम.
बाकी मजेत.
बर मग हा मजेत ये. ह.
आमच्या वेगर तर माहितीय कल की घोळ झाला होता तो इतकां झाला होता म्हटलं झालं.
काय झालं होतं?
डायरेक्ट. अे तीन असतात आमचे फार्मॅकोलॉजी मग सेकंड बी पॅथलॉजी तर जेनेटिक्स तर ज हे जेनेटिक्स असं नऊ मार्काचं पॅथोलॉजी एकवीस मार्क च तर जेनेटिक्स दे करून टाकल जेनेटिक् पाचलॉजीच्या जागे त्याला एकवीस मार्काचा आणि पाचलॉजीसच्या जागे नऊ मार्काचा.
हो काय.
हा म् जनेचा अभ्यासच नाही करून जाणार काही म्हटलं काय नऊ मार्कसाठी. म्हटलं, काही पण अभ्यास का.
हमम.
नाही ना जरा असं वाचल होतं पण काय लक्षात नव्हतं बसलं.
उदय देतो
मग एकवीस मार्काचा होता आणि पेपर.
जेनेटिक्सध्ये मध्ये जाऊ नका.
हा तर मग दोन दोन दोन पेजेस लिहिले आता काय करणारे मग.
काहीच काही.
कायच काही नाही जे आलं ते रिलेटेड
हा थोडाफार फेकलंतीस ना काय विषय नसतो तेत भेटून जातात मार्गे एकवीस पैकी कमीत कमी दहा पंधराला तरी मार्क भेटायलाच पाहिजे यात पंधरा पंधरा अशरी हा उ का
हम्म तु सुश सुुकलं म्हणून
हा हा हा हा.
माझं तीस पडले पाहिजे मला हो दे पास
फक्त तीस पंच्याहत्तर पैकी
हा तर मग ती जर पडली मी जेलीते तर दहा मार्क येऊनसरी कोण भेटायला लागले ना मग होते म्हटलं पास चाळीस वर
हे बरं तिकडून तर फ्री मध्ये दहा भेट लागली आणि इकडं विसेच पाहिजे ना मग
वीस कशाला पाहिजे अडतीस मार्के पासिंग आहे ना
हा का, मग काय अठ्ठावीस जास्तीत जास्त
हम् तीस ला त पूर्ण तीस हो ऑलराऊंड काय मंजे पडायला पाहिजे तीस आता
पडती ना बाजी पडणार पण तेवीस लिहिलं ना
हो.
हा मग पडायलाच पाहिजे. पडायलाच पाहिजे म्हटलं मग.
पेपर
हा हा हा ह
हम् उद्या विसरलो आपरा तिला
हाव काय किती वाजता?
या दुपारन कधी दहा अकरा अकरा बारा वाजता अकरा बारा वाजता गाडीन.
हाव का आज आज कितीला चालली तिकडे?
दुपारी साडेतीन वाजता चार वाजता. हम्म!
आणि ते तिकडं मंग आत्याच्या घरी येणार का नाय रुंदा सगळेच बोलू राहिले का चांगले आता?
नाय मला माहित नाय रुंदा झोपलेली सध्या. आता आमची दुपारची वेळ आज काही काम नाही काही नाही अभ्यास नाही.
हम्म दिदी काय करते?
हम्म चालूय काम.
हाव का!
हम्म!
जेवण वगैरे काय केलत जेवणास?
जेवण आज हे दाळ टमाटे केलं.
हाव का!
हम्म!
आज कस काय पण मग झोप पण येईना म्हणजे या पण लागली आणि येऊ पण नाही राहिली असं कसं याला काय म्हणु मी आता?
भरते एखाद्या वेळेस आस
आ?
हम् असा आळस आला की लय झोप येती म्हटलं.
अहो पण मग झोप येऊ नाय राहिली.
हम् हम्म सकाळी उशिरा उठली की झोप नाही येत दुपारी.
काय?
सकाळी उशिरा उठल कि दुपारी झोप नाही येत म्हटलं एवढी. मी म्हणते आज सकाळ सकाळ
मी तर किती वाजता उठले बापा आता पावणे अकराला उठले मी आज.
हम्म हम्!
हम्म!
बर बर बाकी मग काय अजून कॉलेज कस चालुये?
कॉलेज मस्त!
हो का तुमची ती मिटिंग होती वाटतं ऑनलाईन.
हा आता एवढ्यात नाही झाली आज किंवा उद्या होईन आता मी लिडर आहे ना ग्रुपचा सध्या.
ते व्हिडिओ कॉल असते काय?
आ?
व्हिडिओ कॉल असते ग्रुप वर?
हां!
त्यात काय सांगतात तुम्हाले सर लोक?
जे जे लिडर असतो त्याला व्हिडिओ कॉल येतो त्याला म्हणतात कि बाब पोर पोर दाखवा सगळे आहेत का. काम काय काय केले सांगा डायऱ्या कंप्लेटत का असं तसं. आ!
आस आपल्या आपल्या स्वतःच्या रूम मध्येच का बाकीचे पण जे गावात हाय पोस्टिंग साठी द्यायले पण
नाही नाही आम्ही सात जण नाही का ग्रुपमध्ये आ आम आम्ही आमच्या आम्हाला लागतो म्हणजे सॅरामान करतो झूम मिटिंगमध्ये ना
हो ना मग सुट्टी काढून मग कोण करतात
आह
मग सुट्टी काढून तर घरी आलं तर मग कसं
काही विषय नाही एवढा
हा हा
हम्म आणि आता सध्या लिडर तर एक हप्ता काय मला इथून हालता नाही येत कारण लिडर आहे मी सध्या म्हणून
हा हा म्हणजे, दर हप्त्याला लिडर चे हप्ते
हा प्रत्येक हप्त्याला सहा जण हायत. अजून एक जण सहा जणथून एक जण असा विषय
हा ते करता बरोबर आहे.
हम् आता माग म आजच्या महिन्यामध्ये आता इतके दिवस वा आ झाला माझ्या अवरी
हा हा
येस म्हणजे हां मस्त कशाच आहे? काहीच मयतल कशाची लिडरशिप बाबा काय सहा घ्या लागतात त्याच्या पोरायच्या त्याच्यावर सीट वर आणि मग का आहे दुसरं काहीच काम नाही सरचा फोनला तर ते लिडरलाच तो लीडर साधा होता मास्तर मग
हा हो ते लिडर बण पणलय सगळेजण येऊन त्यारीच बोलतात सगळे
हा
हम्म आमच्या तरून जब
आह
तीन खोले आणि त्याच्यावर स्लॅबच टाकला स्लॅब टाकायचं म्हण सध्या
का उगय
हम्
हा हा
टाईम होता काल स्लॅब टाकायला. आम्हाला कपडे जवळ जवळ धुवायला जरा प्रॉब्लेम होते. भांडी घासायला हे घर बांधल्यामुळे
हा मग
हम्म
हम् हम
हम् मग काय पुढं एंट्रन्स वगैरे द्यायचे अस ना डिग्री वग्री झाल्यावर
हा ना बँकिंग दे ना त पेपर प पापा
हा मग क्लास कुठे करायची?
संभाजीनगर तसे क्लास यातात. हा आता चालू येत सध्या पण मग तरी डिग्री, झाल्या झाल्या तिकडे संभाजीनगर ला जाव
तु का आ ती फ्रेंड माझी तिथं क्लास करते.
हो ना
हो का मग ती सोबत
नाही तिचे तर आता होऊन पेपर देईन मला पेपर द्या. सात आठ महिने हा एक वर्ष जरी म्हटलं तरी काही विषय नाही. आता आल त्या याची बँकिंगची ॲड आत्ता आलेली आहे. तर पुढच्या वर्षी पण याच टाइम ला येईल मध्ये पेपर वाटत बँकिंगचा
हा म्हणजेच आता डिग्री होती तोपर्यंत
हा... तोपर्यंत डिग्री होऊन जाते
हा हा
येस.
बरं... आमच्या डिग्रीला टाईम आहे अजून
हो ना
हम्म.... आमचे काय असे पेपर होतात. दर पाच महिन्याला चालू पेपर पेपर पुरवणी आता झालं की जानेवारी महिन्यात जानेवारी झाली की पुढच्या जुलै मध्ये मग थर्ड इयर कम्प्लीट होते मग त्याच्यामध्ये फोर्थ इयरचे सेवेंथ सेमिस्टर होते मग झालं
हम्
अठ्ठावीस च्या जुलै पर्यंत जातील
हम्म हम् मी तुला मी मी पण तुला इकडून कॉल करून पाहू का लगेच होतो का?
हो
आह
ठीक आहे
लागतो का पण
काय माहित लागलं ना
हा तुम्ही ट्राय नाही का केलेला असेल
नाही
टाईम होता ना आपला म्हणून म्हणला काय एक मिनिट बाकी सध्या अजून
हम्म
तेच व्हायला पाहिजे नाही तर मग ती तसच पडते झिरो सेकंद वर काय ठीक आहे
ठेवते मग
हो का ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे
हो हो
हा